हॅलो.
आवाज येतोय काय?
यायलय की मगाचा फोन ये झालाय काय?
होय मगाचा ते कट झाला नाही. लगेच कसं काय कट झाला काय माहीत?
हम्म.
हम्म.
जेवण झालं?
जेवण झालं की.
काय चालू आहे?
काय नाही आता बसलोय बघ निवांत, आता आमच्याकडे पाऊस येऊन गेला.
बरं. आं?
तेच म्हणालागलोय. हॅलो जरा बाजूला जाऊन ब बोल की आवाज यालाग, आवाज येईना झालाय तुझा
हम्म्म बोल, आलो बाजूला.
तेच म्हणलं रे, जेवण वगैरे झालं काय म्हणलं. ल आज काय गेला नाहीस काय कामा
आज लाईट नाही.
होय.
हम्म.
हां हां. आज इकडं पाऊस पडलाय तुमच्या इकडं. आवरलं की हम्म. अर्धा तास भर होता आत्ताच पडला की.
हम्म.
एक अर्धा तास होता.
बरबर इथं काय मोठा पडाय नाही.
हा हा.
हम्म.
मग काय नाही, काय नाही बघ. होय निवांतच आहे आता, तुझं काय चालू आहे म आणि
काय नाही आता जेवलोय, आता झोपायची वेळ झाल्या.
हां हां.
हम्म हम्मम.
मग आणि काय म्हणतोस?
काय नाही ब चालू हाय.
हम्म काय आता आ आता तारीख किती बावीस मी गायपच आहे बाबा कामच की. आज काय तर म्हटलं बावीस तारीख, आता पाऊस चालू झालाय बघ.
होय. लई लेट झाला.
होय. काय आता सगं अवघडच झाले
हो ह
हम्म
काय करायचं सात तारखेला पडणार पाऊल बावीस तारखेला पडणार ते पण बारीक
पहिला सात तारखेला पडत होत हम् आता सात तारीख काय नाही ठरलेले बिर
सात तारखेला
पहिल्या सात तारीख म्हणून पडतो र आता नाही पडत्् आता ह्या दिवसात कांदेभजी चहा एकदा पाऊस पडला की कांदेभजी चहा यायला मजा येते त्यावयग मग
काय बघाणे टी व् बघाला काय हम्
टी व टीवि नाही असंच बसलय लाईट गेल ते आमच्या इकडं
हम्म बरं बरं
काय नाही बघ हाय आता चालू म ॅडी गे तती पाऊस आल्या मग मग आता जरा आहे
एकडधी नाही अजून
हम्म हम्म इकड कायम आहेेतत ज तिकडं लाईट गेल्या तुमच्या इकडं हम्म आमच्या आता आल्या लाईट
बरर
हम्म आ मघ
ट्रीपच कॅन्सल होय पावसाम
हम्म आता काय अवघडच झालं सगळं बघ
होय पाऊस पड चालेल तर लागे झा
हम्म उकडच झाली कस का आा
कुठे घाटात निजण जायत
होय आता घाटात नसते काय आता एकदा पाऊस पडतोय एकदा वातावरण वेगळं होते आता काय आहे ते आता जरा छान वाटालं जरा पाऊस पडलाय आहे का नाही जरा लिहन काय असं चटक चटका वगैरे काय बसना झालाय आता आता सव सव्वा दोन वाजले हम्म जरा पडला ते बरं पण झालं
हम्म पडला तेच बरं झालं कारण जरा असं वातावरण होय तेच के
ह ह
हो मोठा पडायला पाहिजे नाहीतर मग ते आता तेवढाच पडला पण एवढं गार केले त्या बोलायचच काम नाही
होय
हम्म
ये नग झोप अल्या
होय तुला का बाबा सारखं झोप येत्याच
दुपार तर जास्त होन झोपा मिळत नाही नाही म्हणून
हम्म आता पहिला कसा आपल्या शाळेला दहावी झाले की सुट्ट्या येते गावाला जायच महिना बरं आता काय शाळा पण नाही कॉलेज पण सपलं पण काय आता सगळ उघडच झाले होय ह काय करायचं सांग पहिल्या सारखं काय राहिलच नाही आता होय पहिला परीक्षा झाली कि झाल आपण चाललोच
दुसऱ्या दिवशी जा आता काय इथं ज आता मोबाईल घेतलं की झालं
आता कुठंम् काम सोडून जाऊ वाटत घर सोडून कुठे नको वाटायला लागलं एवढे हे झाले आणि काय पहिल्या सारखं राहिल नाही आता जायच पण कुठे इच्छा होत नाही कामा सगळं प्रॉब्लेमच होते कस काय होय पहिला कस जबाबदाऱ्या नव्हत्या हे नव्हतं तेव्हा चालत होत हय मेना मेना ब आजीच्या घाल राहायचं महिना महिना बर आहे करायचं चालत होतं अग आता तसलं काय चालत नाही आता काय पहिला एकट जाऊ शकत होत आता सगळ फॅमिलीला घेऊन कुठरी जायला पाहिजे एकदा संसार पाटे मागा लागलाय होय असं झाले
फॅमिली सोबतच जायच
हो काय करायचं पहिल्याच वेगळा आता पहिला खेळ तेन खेळायचो ते लहानपण वेगळाच होत आता
अला
हम्म आता नको वाटते घरात बस वाटते असं होतंय पावसात पण फे ना पाण पहिला कसं मुलं पहिला पाऊस पडला कि यामध्ये खेळायची करायची पण आता काय सगळ हो पण आता सगळं वेगळंच झाले
आता काय गारा पण पडत नाही आणि काय पण
तेच की म्हणजे आता सगळं बदलले सगळं
तेच..
होय पहिल्याच वेगळं होतं आताच वेगळं झालय
होय
हम्म पहिला लय एन्जॉय करायचो आपण नाही- नाही गेला आता पडलय कपडे आता वाळत घालायची भिजलेली जरा मघाशी आता आणि तेच काम चालू झालय वायात घालायचं
व
असं झालंय म
लाईट कितीला गेलती?
लाईट गेलती आता पाऊच चालू- चालू झालय इथ लगेच घालवत्यात लाईट पाऊच
इथ पण गेल्या उशर झाला अजून आली नाही
पण आमच्याकडे आली मगाशी दोन वेळा आली दोन वेळा गेली आता - आहे अजून
बर -बर
मग लाईटेच काय जरा पाऊस पडला की इथं घालवत्यातच लाईट
होय.. ते वायरा तेन पडतील म्हणून
हम्म जरा विजेचच हे असतय नय म्हणून बाकी काय नाय
विजेपासन धोका
हम्म त्या मुळ घालवत्यात त्यांचं पण बरोबर आहे घालवायलाच पाहिजे सोड उगाच प्रॉब्लेम होतय लय आता काय दररोज फॅन पाचच्या स्पीड न लावायला लावत होता आज काय एवढं नाही आज एवढं गरम होईना झालंय
आता गरम होईना आता गार वाटालय जरा त्यामुळं निवांत आज काय जेवण स्पेशल
आज काय नाही बाबा भेंडी खरडा, भाकरी
हम्म
दोडक्याची भा- म्हणजे असं गिरवी टाईप केलत- दोडका परत आंबील, दही, ताक त
तेवढं काय नाय
मग- आज‌ लय काय -काय आयटम होतीत भेंडी केलती भाकरी केलती खरडा- पण होत ता-दही तुमचं काय- काय -हम्म.. तुमच्यात काय होतं आज
भाकरी, भाजी, भात, आमटी दही, आंबा
होय आता आंब खायच नाही आता आंब्याचं.. सीझन
हम्म.. आता आणल्यात तर खायलाच पाहिजे..
होय.. ते काय बोलायचं सोड म
हं.. आज काय आराम?
हम्म आरामच मनायच आता
हम्म
आरामच म्हणलं
बर -बर
हम्म मग आणि काय हं
काय चाललंय म्हणलंय
काय नाही बघ हय आता बसले आता ट्रिपस म्हणालता तर ते काय होते का नाही काय माहिती नाही तर काय मूड पण गेला सारखं सारखं विचारून ट्रीपच
हो
हम्म
ट्रीप आता पुढच्या वर्ष.
हम्म
ह
पुढच्या वर्षी या वर्षी कॅन्सलच केला व्हय दिवाळीला ते म्हणशील काय
दिवाळेला म्हणजे दिवाळीलाच किंवा आता
हम्म मग पुढच्या वर्षी झालं होय ते?
पुढच्या वर्षी पण द्या ना दिवाळीला पण द
हम्म चालते चालते बघ बाबा काय ते तुझं एकदा पक्क ठरव.
पक्क ठरवायचा काय
हम्म चालतय.
आणि काय? कमी लोकासंग
हो ते तर आहेच की चालते मग थांबा थोड्या नंतर काय हा.